हॅलो हा हॅलो हॅलो
हॅलो दिदी माझी वॉइस क्लिअर हाय?
हा आहे बोल.
ओके तुम्हाला कुठली माहिती पायजेल होती?
अ हेअर स्पा.
अ हेअरस्पा बद्दल ठीक आहे मग मी हेअस्पा बद्दल सांगते.
हा ठीक हाय.
त्याच्यामध्ये ना तुम्हाला फर्स्ट घरीे करायचं या सलोन टाईप पाहिजे तुम्हाला?
अ घरी
घरी ना तर आता हेअर वॉश करून घ्या शॅम्पू शॉम्पून फर्स्ट हेअर वॉश करून घ्या. आणि नंत हेअर हा नंतर हेअर वॉश करून आहे ना त्याला जरा ड्राय करा. तुम्हाला तुमच्याकडें हेअर ड्रायर हाय?
हा आहे.
आहे ना ठीक आहे. मग हेअर ड्राय करून घ्या. मतलब जास्त ड्राय करून नाही नुसतं हलकं जरा ड्राय पाहिजे हेअरस ड्राय करून हाय ना नंतर हे प्रोफेश नर हेअर स्पा क्रीम येते च्याय तुम्ही लोरियलची घ्या बेस्ट असते.
हां ठीक आहे.
हा! आणि ते हेअर स्पा बाऊल आ. अजून एक ब्रँड आहे जे मी यूज करते. ऐसा प्रोपेश नल हेर् स्पा म्हणून हाय.
हा!
मग ते क्रीम यूज करते आता ते क्रीममनं ते काय करा फर्स्ट बाऊलमध्ये घ्या, आणि त्याच्यामधी विटॅमिन ईची कॅप्सुल, आणि प्लस आता तुमची लेंथ किती आहे हेअर्सची.
अं आय म्हणजे आयम आय डोंट नो माहीत नाही मला.
अच्छा मीडियम साईथ हेअर्स.
हा मिडियम.
हां मग काय करा आता ते हेअरस्पा हेअरस्पा क्रीममध्ये आहे ना, आपलं हेअर सिरम येते ना कुठलंही घ्या कुठलं पण हेअर सिरम, त्याच्यामध्ये हेअर सिरम टाका प्लस विटॅमिन ईची दोन कॅप्सूल टाका ओके.
हा!
त्याला पूर्ण मिक्स करून घ्या. मिक्स करून नंतर हाय ना ते. हेअर्सला आता काय करायचं रूट्सला डायरेक्ट स्काल्पला लावायचं नाही. ते स्काल्पला सोडून एक सेंटीमीटर सोडून नंतर ते हेअर्सला अप्लाय करायचं. पूर्ण.
ओके.
पूर्ण लेंथपर्यंत आणि तिला मर्ज करा हाताने पहिलं तर अ फोर सेक्शन करा हेअर्समदी. आणि ते फोर से शन मदि अ एक सेक्शन मदि जरा मतलब छो एक छोटे छोटे सेक्शन घेऊन लावा. प्रॉपर. हां असं करून पूर्ण हेअर्सला तुम्ही लावला अ क्रीम?
हा!
काय आहे बघा कुणाकड तर हाय ना अ ते वाफ घ्यायच मशीन असते माहिती आहे.
हा माहित आहे.
हां! ते असलं तर ठीक आहे तर तेजानं स्टीम द्या हेअर्सला. नसलं आता ते स्टीमर जर असलं तर तुम्ही पंधरा मला स्टीम द्या. हेअर्सला पूर्ण अरे जर ते मशीन असलं तर आपल्याला ये ना मतलब गरम पाणीमध्ये टॉवेल असं डुबउन तुम्ही लावू शकताय हेअर्सला.
ओके.
तुम्ही येना पाच-सहा वेळा करू शकताय.
ठीक आहे.
आणि तसं पंधरा मिनिट करून हाय ना आता हेरस ड्राय होणार. तेवढं स्टीम टीम देऊन तर त्या हेअर्सला ड्राय होऊ देने.
नाही द्यायचं का? ठीक.
नंतर पाणीन जरा स्प्रे करा, अजून एकदा त्याला स्टीम द्या प्रॉपर स्टीम देतान स्टीम कशाला द्यायचं म्हणून ते सगळी क्रीम आहे ना ते आत अब्झॉर्ब कर
कर ते हा!
म्हणून नंतर ते झालं की डायरेक्ट टॉवेल नं तेला गरम टॉवेलन जर पंधरा मिनिट ठेवा. अर्धा टास्क मतलब पंधरा मिलीट ते टॉवेला ठेवा.
ओके.
अर्धा तास तसेच ठेवा ते केसांनला.
हां
तेजानंतर पाणीनं स्प्रे करून, अर्धा तास नंतर पाणीनं स्प्रे करून हाय ना पूर्ण तीला मस् आज द्या
ओके.
परत व हेड मसाज देते जणू काय माइंड रिलॅक्स होत ते, आणि क्रीम पर मर्ज होणार.
हां, तेजानंतर आहे ना आता ते हेअर वॉश करून घ्या, नुसतं पाणी नं शॅम्पू नं नइ.
हां!
पाणीनं आणि ते पण गार पाणी नं.
गरम पाणी हां ठीके.
गार पाणीनं छान हेअरवॉश करून कंडिशनर पण तुम्ही करू शक लाईट कंडिशनर येते ना आपल्याकडं, हां ते जणं पण नुसतं करू शकतय हेअर वॉश करून.
ओके.
नंतर काय करा, आता ते कंडिशनर तेन झालं परत तेला ए ना ड्राय करा ते पण नॉर्मल.
हां
छी् नॉर्मली ड्राय करूनय ना, आता फ अजून एकदा परत फोर सेक्शन घ्या. फोर् सेक्शन घेऊन एक सेक्शन मधी अ छोटे छो मतलब असं ल थोडे-थोडे केस घेऊन त्यालास् ट्रेटनिंग करा. स्ट्रेटनर हाय ना तुमच्याकडं? हां, मग त्याला आहे ना आपल्याला स्ट्रेटनिंग द्यायचं प्रॉपर.
ओके.
हां, आता स्ट्रेटनिंग जर तुम्ही केला आता स्ट्रेटनिंगला पण काय करायचं डायरेक्ट स्काथमधून एन- ते गरम असते ना? गरम अस् ते म्हणून तेला ए एक-दोन सेंटीमीटस् सोडून त्याला एकदम स्ट्रेटनिंग करायचं प्रॉपर. मी स्ट्रेटनिंग करताना पण पहिला तेजा पहिला स् स्वाति दीदी चा कॉल यालाय, स्टेट निंग करताना पहिलंच ते सिरम लावायचं परत.
हां
नंतरच स्ट्रेटनिंग करायचं. काय केस अ ना डॅमेज होत नाही. कारण की कुणाची तर लई ड्राय अस अन् डॅमेज असत्यात. हाय ना, तर म्हणून काय कर त्यात के सिरम लावायचं ते एक आपण कसं सनस्क्रीन लावो
सनस्क्रीन. ओ ओके बर.
तसंच ते काम करते सिरम. ते सिरम लाव नंत तर् प्र परत ते स्ट्रेटनिंग करायचं.
ओके मंथ मधून किती वेळा कराय लागतं?
हे तुम्ही मंथली एकदाच करवा.
करा ठीके.
आणि त्याजत् लई छान आता, स्पा कशाला कर त्यात, ए चुप रे. अं स्पा कशाला करत्यात, कारण की आपल्याला कसं प्रोटीन विट तेन पाहिजे असतेत. हाय ना तस डॅमेज हेयर्सनी तसं होत ते आता काय पोल्युशन लयाय.
हो हो.
आपल्या स्किनला सोडा, हेअर्स ला पण इफेक्ट करते.
हो.
डॅमेज तिन करते म्हणून काय करायचं, हेअर्स स्पा सगळ्यांपेक्षा बेस्ट असते.
ओके.
हा आणि आता हेअर स्पा केलं, बट कसं चेक करायचं. आता आपण एक केस घेतला ना दिदी,
हा.
त्याला असं स्ट्रेच करायचं. जर ते स प्रेम सारखं झालं तर बरोबर आहे. नाही ते स्टेज करताना पहिलाच, तुटलं तर तुम्हाला अस क्रीमची क्वांटिटी जास्त घ्यायची.
ओके.
हा आणि जर स्ट्रेस झालं तर बरोब्बर आलेत केस मग किती, पण डॅमेज तेन होत नाही.
ठीके.
हां आता स्ट्रेटनिंग झाल्यानंतर ना तुम्ही बघा किती, छान लूक येतय. हां, अजून तुम्हाला कुठलं तर डाऊट क्वशचन त्याज्या मधी.
नो, छान माहीती दिली.
ओके, बाकी अजून मी सांगू ना दिदी लई ट्रीटमेंटस आहेत. आता परमनंट स्ट्रेटनिंग अस ते आणि माहीतीये बुटोक्स ते न येते.
बोटक्स माहीतय.
हा, बट ते काय करते ते केमिकल ट्रीटमेंट्स आहे, ते हेअर्सला लई डॅमेज करते.
ते हा.
हां आणि त्याजमध्ये काय आता, जर ते केलं तर पाच सहा हजार लाग
लागतात, हो.
तेज नंतर तेनी काय करत्यात अ पर्टीकुलर एक शॅम्पू देत्यात आपल्याला पा वर्ष सेज यूज करायच मॅक एक्सा नाही त लॉरन्स बट त्याची जे कॉस्ट आहे ना ते दोन हजार नुसते एक शॅम्पूच आहे
हो का
ते परवडत नाही आणि त्याच्यामध्ये काय हेअर डॅमेज तीन पण हो ते
होता हो एकेकांना सुट होतंय नाय होत
नही होत आणि काय आहे पर्मनंट स्ट्रेटनिंग तीन सगळं केलं ब्युटॉक्स स्टिंन डॅनड्रफ होतात आपल्याला केसाला बट हे स्पा जर मंथली तुम्ही केलाय ना तुमची हेअरस ग्रोथ पण होते हेअरफॉल कमी हो
होते हा
ते सिरममध्येच काय हां इफेक्ट ट्यू आहे छान लय छान रिझल्ट आहेत.
नक नक्की ट्राय करेल
ओके तुम्ही ट्राय करून मला सांगा काय रिझल्टस आहेत.
ओके ओके
ओके बाकी कुठले डाऊट्स तुमचे
अ नाय.
ओके हूं तुम्ही कधी ते ट्राय केलंय काय असं स्पा तीन केलंय काय?
अ नाही पण डॅमे हेअर नाही हेअर डॅमेज झालेत म्हणून विचारलं
अच्छा नाहीतर तुम्ही ते पण करू शकताय अ अ शॅम्पूमध्ये ना विटॅमिन सी ची कॅप्सूल पण लावू शकताय.
हा रो र हा ज्यावेळी शॅम्पू करत त्या
हां त्यावेळेस पण तुम्ही करू शकता आणि कंडिशनर तर नक्की यूज करा.
हा ते करते पण डॅमेज
हां डॅमेज थोडं
झालेत ना त्यामुळे म्हटलं हेर स्पा करायचं का
बरोबर करून बघा तुम्ही लई छान रिजल्ट हायत.
ओके
ठीक ये
ओके थँक्यू
ओके दिदी
चल बाय